हा
हा
हॅलो हा झालं बघा.. तुमचं काय म्हणताय? हा बोला.. हो हो तुमचं झालं? आज काही नाही.. डाळ खिचडी केली होती बघा.. जास्त काही नाही कारण थोडीशी तब्येत पण बरी नाही, आणि म्हटल पावसाचं वातावरण आहे जरा गरम गरम खिचडी केली तर बर होईल
हम् हम् म.. अस काय आवडतं तुम्हाला खायला वगैरे?
मला तस खायला म्हणलं तर ना मला जास्तीत जास्त पावभाजी आवडते. जे जे काही तिखट असेल ना ते जास्त
तिखट हा हा म्हणजे सेम माझ्यासारखंच.
होय तिखट मला गोड म्हणलं की की माझं माझ्या जीवावर येतय.
ह ह सेम मला पण गोड आजिबात नको वाटत.
अजिबात आवडत नाही, तिखटच तुम्हाला तीखट अस- एक मिनिट हा, आता आला.. आता आला?
हम्म.. आला..
हा बोला ना.
हम् मला पण तिखटच आवडते जास्त मला पनीरचे पनीरचे पदार्थ जास्त आवडतात चीजचे पदार्थ जास्त आवडतात.
तेपण सेम च फूडी आहे मी पण म्हणजे मला बाहेर खायला तर तो रोज घेऊन गेला ना तरी मी रोज जाईन असं काही नाही स्ट्रीट फूड ला अजिबात कंटाळत नाही तिन्ही जरी सांगितलं ना तरीकंटाळत नाही त्यात जास्तीत जास्त अ अ बाकी अदर्स म्हणलं तर चायनीज आणि अस इंडियन म्हणटल तर तर मग पावभाजी त्याला काही ऑप्शनच नाही
मग नॉनव्हेज वगैर खाताय तुम्ही?
नाही नाही.. ऍक्च्युली मी ब्राह्मण आहे त्याच्यामुळ नाही.
होय काय? हा हा.
हा हो ब्राह्मण आहे त्याच्यामुळ नाही.
हा हा..
हा हा.. आणखीन काय म्हणताय मग? तुम्ही काय काय करताय?
मी काय मनाला केलेली आवडते त्यामुळे मी सतत पावभाजी करत असते. पुन्हा डोसे
हो मलाही म्हणजे घरचीच मी पण शक्यतो सूप्स वगैरे पण मी घरातच करतेे मला बाहेरच्या सूप्सपेक्षा घरातलाच कन्व्हिनियंट होतय.
हा ते कस करताय तुम्ही?
मी टोमॅटोच करते जास्तीत जास्त म्हणजे आमची जराशी पद्धत ब्राम्हणी पद्धत वेगळी असते जे असेल ही सेम सगळ्यांची पण मी काय करते ते ज्यावेळेला आपण टोमॅटो कुकर मध्ये अ उकडायला लावतो ना
हा
काय म्हणता एकच सेकंड चालू ठेव काय म्हणता बरं आहे नमस्कार. एक दोन मिनिट कॉलवर तीये बोलतोय हॅलो हॅलो हा बोला ना मग टोमॅटो उकडायला लावतो ना आपण मग त्या अ त्यासोबतच टोमॅटो सोबत मी काय करते काळी मिरी
हम्म.
लवंग, दालचिनी, तमालपत्र हे जे आपले खडे मसाले असतात ना हा. ते त्याच्यात उकडतानाच घालते कुकरमध्ये. हा. उकडतानाच घालते सगळे दगडफूल जे जे काय आपले खडे मसाले असतील ते घालतेय.
हां.
आणि ते उकडून झाल्यानंतर आपण जेव्हा टोमॅटो गार झाल्यानंतर टोमॅटोची साल काढतो ना
हां.
आणि ते पाणी पाणी असतना उकडलेलं.
हा.
मग तर ते मसाले जे आहेत ते बाजूला काढून ठेवायचे आणि ते पाणी फेकायचं नाही.
हां.
आणि म्हणजे ते मसाल्यांचा वास लागलेला असतो ना त्या पाण्याला. हा मग टोमॅटो पूर्ण बारीक करून घ्यायचे.
हां.
ते मसाले बाजूलाच काढून ठेवायचे त्या मसाल्यांचा आता काही उपयोग नसतो फक्त आपण वासासाठी ते घाल-घालतो. हा आणि मा टोमॅटो पूर्ण बारीक करून घ्यायचा मिक्सरवर आणि कंपल्सरी तु तुपाचीच फोडणी द्यायची तेलाची चालतेय पण तो जो तुपाचा स्मेल असतो ना
हां.
तो येत नाही. मग तेल तुपावरती जराशे जिरे घालायचे. मोहरी नाही घालायची जरासी. हिंग घालायचं जराशी हळद घालायची आणि आमच्यात जरास हिंगाचं प्रमाण असतं ब्राह्मण असल्यामुळे.
हा हा.
हम्म मग हळद घालून त्याच्यामध्ये अ टोमॅटो घालायचा. तो बारीक केलेला आणि हा आणि थोडासाच. लाल तिखट घालायचं कारण अंदाजान घालायचं कारण का ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये काळी मिरी घातलेली आहे. त्यामुळ काळी हा काळी मिरी मुळ तिखट. पण आलेलं असत मग बघून आपल्या अंदाजानं त्याच्यामध्ये आपण तीखट ऍड करायचं. आणि ते पूर्ण चांगलं परत. तून झालं की मग त्याच्यात ते पाणी असतं ना आपण उकडलेलं
हां.
ते पाणी घालायचं. आपल्याला कित कितपत सॉरी. कितपत दाट हवंय कितपत पातळ हवं हे आपल्या कन्सिस्टन्सी न बघून ते घालाय. च पाणी. साध पाणी घालायचं नाही तेच घालायच किंवा जर ते कमी पडल तर मग आपण साध घातल तर चालू शकत. हा आणि मग मीठ थोडस साखर घालायची आम्ही घालतो साखर.
साखर हां.
हा आणि वरण थोडीशी कोथिंबीर घालायची.
हा.
आणि मग चांगलं उकळायचं इतकं सुंदर लागतं ना ते. तू खूप सुंदर लागत आणि आणखीन कोण कोण? कांदा पण उकडतात टोमॅटो सोबत. हां. म्हणजे मी अजूनपर्यंत ते काही ट्राय नाही केलं ते माहिती आहे का तुम्हाला?
नाही ते का मी नाही मी मी ही रेसिपीच आत्ता ऐकली म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कसं करतायसा.
नाही मी तर असं मी नेहमी करताना मी हे असंच करते.
कारण मी कधी घरात नाही करत सूप वगैरे.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा हा मी घरातच करते शक्यतो, जास्तीत जास्त घरातच करते मी.
हा हा हे एक मी घरात ट्राय करून बघते.
कसून आणि बाकीचे असं काही म्हणजे घालायचं गरज लागत नाही. मसाल्याचा इतका सुंदर खड्या मसाल्याचा वास लागतो ना. आणि ते छान वाटतं म्हणजे आपल्याला सर्दी किंवा काही असेल तर त्या मसाल्यांनी ओरिजिनल आपल्या काढ्यात आता आपण घालतोच ना. ते मसाले एखाद वेळेस लवंग वगैरे घालतो. आपण काढ्यात तर ते औषधी सुधा होऊन जात ना. हम्म हम्म घरगुती पण आणि वास छान लागतो. तुपामुळे हेल्दी होऊन जात ते म्हणजे- आणि त्या मसाल्यांमुळे टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो.
एकचं हा. काय होय काय म आपण मिक्सरला जरी फिरवलं तरी. चालते ना ते टॅमॅटो वगैरे.
टॉमॅटो मी मिक्सरलाच फिरवते, ज्यांना कोणाला हवा असेल जना मिक्सर- मिक्सरला फिरवलेले जर नाही आवडत, तर ते मी रवीने वगैरे पण बारीक- करतो किंवा हाताने असं गार झाल्यावरचं बारीक करतो. स्मॅश करने आ- हा स्मॅशरने बारीक करतो, ते चालू शकता तसं काही नाही.
तसं मिक्सरन बारीक केलं, की सगळं असं म्हणजे-
हा बाइंडिंग बाइंडिंग छान होते, बाइंडिंग छान होतं. आणि मस्त होत ते म्हणजे लागायला चांगलं लागत.
हा हा
हम्म हा विषय म्हणून-
करून बघते की ओ- हो.
कधी नक्की आणि कोण कोणा कांदा वगैरे पण म्हणजे त्याच्या सोबत उघड उकडतात. कांदा, लसूण, बीट. बीटसुद्धा छान लागतं बरं का. बीटसुद्धा खूप सुंदर लागतं म्हणजे आणि अ म्हणजे मी करून नाही बघितलं, पण आमच्या शेजारचे एक जण आहेत ते करतात.
हां.
त्या टोमॅटो सोबत जर बीट उकळून आपण बीट घातलं ना, तर त्याचा कलर सुद्धा खूप- छान येतो म्हणजे मी त्यांच्यात पिऊन बघितला होता ते हा. कांदा, लसूण, टोमॅटो आणि आम् अ हे बीट-
हम्म
हा. हे सगळं छान होतं मग त्यांन
तसं लसणानं पण चव अशी वेगळी येत्या आणि छान येत्या.
छान होत, अप्या आमच्यात तसं जास्त खात नाही म्हणून बाकी काय नाही.
तसं नाही साधं सिम्पल पण छानच होत. तेच, फक्त आपण टायमाटाच जरी केलं तरी, व्हय.
काही नी, हम्. तेच म्हटलं म्हणून म्हटलं आणि असल्या हवेला ना जरा सूप.
बरं हा जेवढा पण लाईट ख खाणार.
हा तर बे तिलास सुद्धा चांगलं आणि गरम गरम जरा च चांगल वाटतं ना.
पावसाळ्यात जरा गरम घ्यायल छान वाटतं.
हम् ह
ह, तुम्ही करता का नाही घरा?
काय मी आम्ही, आम्ही पावसा पाऊस लागला की कांदी भजी, बटाटे
हा ह, ‌भजी हा जरा प्रकार माझ्याकडे कमीच अस तो कारण मी गाणं म्हणते ना त्यामुळ जरा तेलकट हम्म आवगाव की नियंत्रण आता, आता ही सर्दी खोकलं माझ जात नाहीय तर मला टेन्शन याय लागलंय.
असं झालं त्याच्यामुळ भजी किंवा तेलकट पदार्थ हे जरा अन् माझ्याकडे जरा कमीच असतात.
कमी हा हा.
आवडतात मला नाही असं नाही.
हा हा.
पण ते केले जात नाहीत ना घशासाठी.
नई त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे.
हो आणि एकदा झालं तर कमी येत नाही आता त्याच आठवडा झाला सर्दी झाली आहे पण ते कमीच येत नाहीे.
होय मग गोळ्या औषधे वगैरे.
पण घेतलंय पण ते सर्दी लवकर जात
नाही सर्दी हा. सर्दी सात-आठ दिवस असतेच एकदा सर्दी झाली की असतेच. ती लवकर जात नाही आठ-पंधरा दिवस राहतेच बाकीच कमी होऊ शकत ते पण ती सर्दी कमी होत नाही.
होत नाही ओ. काढा वगैरे पण छ छान लागतो बघा त्याश याच्यात म्हणजे औषधी पण आणि
असज होय, पुन्हा रोज एक तुळशीचं पान आपण जरी खाल्लो तरी चांगला आहे ते पण.
हो होय ते पण चांगलंय. हो हो, बाकी आणि काय म्हणताय?
काही नाही बघा.
निवांत आहे. गृहिणींसाठी बोलायचा टॉपिक महत्त्वाचा म्हणजे हाच असू शकतो.
हो.
की रेसिपी कारण ते दैनंदिन जीवनात आपल्याला ती उपयोगी ठरते ना.
आणि रोज प्रश्न पडतं, की काय करायचं?
हा ना... काय करायचं, आणि किती पण करा तुम्ही... खरं, घरात शास्त्रज्ञ असतातच काहीतरी. त्यांनी हे का केलं, हे कशासाठी केलं? ते शास्त्रज्ञांचं डोकं लावतातच. त्यामुळे काय करायचं हे प्रश्न पडतोय?
ते व्हय.
एकाला एक आवडतं... एकाला एक नाही आवडत, असा प्रश्न येतो.
प्रत्येकांसाठी काय करायचं, हो सगळ्यांना आवडल असं काय... लई अवघड पड- वेगळं सगळं.
होय. करून बघा, खरं हे... सूप छान ए... करून बघा.
नक्की नक्की, मी करून बघते, ट्राय करून.
नक्की नक्की... आणि मी केले की ही, बोलवते तुम्हाला. चालेल ठीक ए.
हा ठिक ये... ठेवा, हां हां चालतंय.